येतोय का आवाज आता?
येतोय.
हम्म, पहिले दोन झिरो सेकंदवर गेले हो.
हां ना काही समजलेच अम्म म्हणजे उचलताच नाही आला तो.
हाव ना.
हां ते आहे म्हणा.
हम्म कोण वाजू
काही नाही ये ताट नेत होती.
भांडे झाले घासायचे?
नाही ना घासायचे अजून.
मला पण घासायचे.
हो ना, मी ते पुढं टास्क करत होती ना, तर ते ऐकत बसले होती. ते सबमिट करत होती ना त्याच्यात एक एक अर्ध शब्द राहिलेलं ते
हां हां.
हे करून पूर्ण.
माझं भांड पडले घमेलभरं घासायचे.
हो ना सगळं घरात पाणी केल्या पागल.
बाहेर नेते भांडे घासण होते. बोलणं होतं ह्याच्यात ओपन आवाज होत नाही.
नाही ना होत नाही ना.
हम्म. ओपन आवाज झाला मग एका बाजूला ठेवून देतो बोलतो बी.
हां पण मग आता त्याला ते ऑप्शन नाही ना.
हां हां.
हम्म.
तेच ना.
सकाळी का करत नाही मग?
जायचं?
बघू आता.
हम्म आपलं पण. माझे मला शेतात जाऊन ते करण हे.
तेवढं शेतातलं काम करून घ्या द्या पाऊस नसला पाहिजे मग. शेतातलं काम
अगं गेले कधी ना खरं सांगू ना माझं एका दिवसाचच काम हे बरं का?
हो.
पण ते हे पावसामुळच हे चालू होतं.
हां हां.
ऐका दिवसात मी चौकडं चक्कर देऊन येईन.
पण मग आता पावसामुळं जाता नाही येणार.
कधी असली ना मग काय टाइम नाही लागायचं.
तुम्ही कशा म्हणता नाही येत ना त्याला.
नाही ना मी त्यांना घेऊन जाईल ना.
काय? हां हां.
हम्म. उद्या काही जास्त राडा नाही राहणार.
हम्म हम्म.
हम्म.
काय ओ? उद्या काही सयपाकाचा जास्त राडा नाही राहणार बरं, हं. सगळ्यांला उपास राहीन आता उद्या.
हा ते आहे ना.
हम्म. उद्या सकळीच जाईन मी आता शेतात, आणि हे जे रोड रोड वरचे ना करून येईन लगे, सकाळीच जाऊन.
रोड रोडचे करून यायचे मग टेन्शन नाही.
हां.
नाही तर मग काय करायचे, लांब लांबचे करून यायचे, ते लांब लांब ते करून यायचे. ज्या जवळय का म्हं तुम्ही नंतर पण जाऊ शकता असं.
हां.
तसं करायचं ना.
तसं करते मग नाहीतर.
हां, कारण की मग जवळ कसं आहे, आपण इथलं इथ बोल बोलत पण जाऊ शकतो ना.
हां ना तेच ना.
हाय क नाही.
हां.
त्या हिशोबानं करा ना.
हां.
कितीक राहिले अजून.?
किती क होईल, तरी दा पंधरा होईले.
बापरे, भरपूर पासष्ट आहे ना.
पासष्ट.
पासष्ट शेतकरी म्हणल्यावर आजून बरपुर आहे ना.
पन्नास शेतकरी ए अजून.
मंग तुम्ही, लांब लांब चेया करून.
हा ना पहिले, लांब लांबचेच करून येने.
जवळचे
हां हां.
ते नंतर करा.
तसंच करणे.
उद्या ना मला तरी वाटतं, उपवास राहील, म्हणजे मी नाही राली तर स्वयंपाकाचा राडा नाही राहणार, शक्य आता उद्या तर, जेवढे होईल तेवढे करून घ्या.
तेच करेन मी आता उद्या. जे लगेच जेवढे होईल तेवढे करूनच घेते. पंचवीस तीस बी जर झाले ना उद्या मायकून मंग किती मोठं का, ये होऊन जात माझं, हा. त्या दिवशी गेले मी, किती एक दीड घंट्यातच अकरा करून आले.
दोन तीन तास होतय म
हम्म.
ते रवी म्हणलं एक तासात अकरा बी दोन घंटे बी गेले तर सारण
हा.
अकरा करून आले बाई जे अवघड होते का? ते गेले मी पहिले करून आली
बरं झालं. पाणी पावसाचं कस जायला मिळत नाही.
दुपारचं नाही तर मग.
पाऊस पण काय आहे नुसा घुरबुरी
तेच पण मग चिखलाचा लय पा दईना होती सगळ्या पाय
जायाला त्रासच होतो म्हणा.
मग चिखलाची लई दैना होते. शेतामध्ये काम करणं गरज करेल बाई गर काम केलं
हा मग आता?
मग दिवसेंदिवस होतं का काम.
तुमचं शरीर पण साथ नाही देत ना हो तुम्हाला?
हा. नाहीत काय कमी काम केलं का बाई इगणज काम केलं ना लोकांचं. ज्याच ना जची वावरं पाहिले असंल ना.
मग आता जातोच वेळ सगळ्याचा. हो की नाही.
हम्म ते त आहेच मग आता.
एवढं आहे फक्त सगळ्यांची हालतच आहे.
हा. बाहेर गावी करून पाहिले काम आता होत नाही.
हा मग आता कसं? .
हम्म.
पहिला सारखं अन्न पण य ना ना आपल्याला खायला
तेच ना
हो
हम्म.
तीन तीन दिलास नाही एक जाऊन मग.
नाही.
त्यासं तमच्या पालकाच्या भाजी पेक्क्षा तर हो जास्त झाला.
हा मग?
हाय कि नाही?
हाव.
हम्म
गवतच जास्त झाला असं दोन दिवस भी होणार नाही त
की आता थोडंसं
हा.
दोन तीन दिवस जाईन तेवढंचं बेंदायला
हा मग?
हम्म
दोन-तीन दिवस जाईल.
काय का जेवढ्या वात्या म्हणून त्यांचा पुढचा टप्पा तयार केला गेला अस ज्या या टप्प्यात होते त्या पुढच्या मग पुढच्याचाच नेनला गेला असतं पुढच्या टप्प्याला.
तेच ना.
हाय गई केली पण हाय गई सु होती ग तुअसं म्हणता बा
अगं कोणी ये ना नाही द घ्या ना आपण कुडं उड वाटतच सगळ्या ठिकाणी
ते आहे म्हना
आता काय एवढं पळा आला का. घ्यायला लगे बिगर बोलवल्याची येतात.
प्रत्येकाची रीतच वेगळी.
हा ना.
ऐका
घ्यायला बिगर बोलववल्याची येता लगे
मी तेच म्हणते ना आता रीतच आहे बाई ती
हम्म तेच म्हणलं बेकार दुनिया आहे बाई
बेकार म्हणजे आपल्याला आपल्याकडे असलं तरच गोड्या आपण नसल्याच काही नाही
हा.
आपल्याकडे असल तर आपण गोड आहे नाहीतर काही नाही.
तेच ना.
अशी गोष्ट आहे बाकी काही
नाहितर कोणाची का ति आस नाही ओडली म खाली त्या याच्या खाली गेली ती कवच पोरल
ते असत होतं जवळ असून दिसत नाही कधी कधी काही गोष्टी.
हम्. आता उठलेय म्हणलं ते हा मग आता बोलू बोलू चक्कर येऊ राहिले आता.
हो बाई काय बोलायचं समजत नाही नाही बोलू
तेच म्हणलं बोलू बोलु चक्कर येऊ राहिली.
काँल
नाही तर काय चाल न ठीक आहे ठेव मग आता मला आवरून दे.
हो हो.